हॅलो, हा आत्ता आला आवाज बोल रेंज मध्ये ये.
अला
हा आला, आला आवाज माझा आ
हा आलाय की येत आहे आवाज, हॅलो.
माझा येतोय ना व्यवस्थित.
हा येतोय, येतोय, येतोय.
हा बोल की काय कामात आहेच काय रे बा काय नाही ब बाहेरची? का काय आवाज येत नाही.
होय दारात आहे भाईर बसलिया.
हा, हा रेंज प्रॉब्लेम हाय वाटत तुला पण?
होय इथे पण रे प्रॉब्लेम हाये.
आवाज ब्रेक येतोय होतोय तुझा.
क्लिअर.
क्लिअर व्यवस्थित ईना, तरी बोल. म्हणजे ऐकू येते मला. पूर्णच् ब्ल म्हणजे असं ब्रेक व्हाला की, सांग हम्. मगाशी काय झालतं. आवाजच आला नाही.
मगाशी पण आवाजच नाही. हॅलो. याला आवाज.
हा, यालाय. यालाय, आता यालाय. बोल की मग. काय जेवलीस? का झोपलेलीस?
होय. झोपलो होतो. जेवण ते न झालं.
झालं की. कॉलेज कधी चालूय, तुझं?
कॉलेज, कॉलेजला पण जाते
कुठल्या, क्लासलायस?
त्रिपल सी करायलास होय. मग एम एस सी आय टी वगैरे काय केलं नाही.
नाही केली. ती फक्त महाराष्ट्रामध्ये चालते ना.
ह. पण ट्रिपल सीला ह्यांनी, सर्टिफिकेट देणार काय? ट्रिपल सीला सर्टिफिकेट
हा ट्रिपल सीला, हा देणार. नॅशनल मिळतय ते. म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र